हॅलो आवाज येतोय का?
हॅलो आवाज येतोय झालं जेवण
हो जेवण झालं. हो झालं
काय म्हणते कस
को कोणत्या विषयावर बोलायचं आपण
व
हा हा म्हटलं कुठल्या विषयावर बोलायचं हो येतोय
ह मला असं वाटतं की महिलांनी घरामध्ये बसून काहीतरी केलं पाहिजे असं
हम बरोबर बरोबर आहे
आज आजकाल कसे माहिती आहे हा आजकाल कसे आहे मला एक एकंदरीत म्हणायचय की अ बाहेर जाऊन काही करण शक्य नाही आता घरामध्ये परिवार आहे सगळ्या भरपूर गोष्टी आहे मुलं बाळ घरात सांभाळायला त्यांना कोण नसेल तर त्यांनी घरामध्ये तर एटलीस्ट काहीतरी आपलं स्वतासाठी ईतरिक वेळ काढला पाहिजेल ज्याच्यातन आवड होती आणि जे करायला तुम्हाला खरच खूप मनापासून खूप सुख भेटतं
बरोबर आहे आणि सर्वात महत्वाचे आता वर्क फ्रॉम होम अवेलेबल आहे. लेडीज साठी वे म्हणजे महिलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आप संधी आहे
हो आणि आणि हे बघ काही काहीनां नाहि का म्हणजे काहिकाहींना असं वाटत
हॅलो, आवाजच गेला. हॅलो, ताई आवाज नाही येतंय हॅलो हॅलो हॅलो झाला कि काय